हॅलो हा आवाजत आहेेत हा हा तो ना बोला जेवण वगैरे झालं का, मग
नाही बघा अजून तरी, चाललंय स्वयंपाकच
अच्छा, हा, हा, हा, हा हो झालं की हम्म हो लवकरच आवडते, कस लवकरआवरून जरा लवकर झपल्याला बरं पडत ना हा् भण
सासूबाई आमच्या, एकटाच येत ना त्यामुळे जरा त्यांना पण लोड पडतो.
हा ह नाही घरातलं एकट काम एकटला सगळं आवरायचं म्हणलं के नाही होत आहो
हा, तेच ना
ह, हम्म् ते आता फ्रेंडला पण कॉल केलता. तिच जरा काहीतरी ते ॲपच प्रॉब्लेम झालय ना. ते बला ते सांगत होती मग. हम्म.
अच्छा.
हम्म. ते कॉल म्हणजे कस होतय हम्म. बँक पेमेंट आहे की नाही बँकेच अकाउंट ते हे होत नाहीे काय म्हणत त्याला ॲक्सेप्ट करत नाही तिचं‌.
का बर?
काय माहिती तेचं ते काय म्हणतय तुमचे तुम्हाला पैसे कसे प्राप्त करायचे हा.
पैसे कमवण्यासाठी आणखी टास्क पूर्ण करा असं म्हणत ते आता स्क्रीनशॉट पाठवले मला तेच बघते मी. हम्म हम्म. ते हा हा तेच तेच म्हणजे ते टास्क पूर्ण केल्यावर येतात का? तुम्हाला पण तुमचं पण झालेलं नाहीये का?
नाही ते दोन रुपये ते आलेत ना मला.
अच्छा मग तुमच झालं का ते चेकिंग करून बँक अ ते कधी झालं तुमचं मग? अच्छा अच्छा मजे ते हे हेच कॉलिंगच करत तुम्हाला ट्रान्स्क्रिप्शनचं पण ऍड झालं का? हा हा हा ह मग ते वॅलिडे डीपण तुम्ही फॉर्म भरलेला का? ऑटोमॅटिक आला का?
हो आला मला असाईन झाला होता.
अच्छा हा हा म्हणजे ते कसं? कॉलिंग करत टास्क करत असतील तस त्यांना ते असाइन करत असतील टास्क मग. ह हम्म. हम्म हम्म हम्म. अच्छा अच्छा हम नाही कस हा. अच्छा हम्म हम्म हम्म माझे का एवढे झाले नाहीत आता तीन हजार प्लस काहीतरी झालेत मला टाइमच भेटणा अग करायला. हम्म हम्म. हम्म हम्म हम्म हम्म. हम्म हम्म हम्म हम्म अच्छा. ह, ह, ह, ह. नाही होतय तसं ते. ऍपच प्रॉब्लेम असल्यामुळे होतय. सोमवारपर्यंत जर आता बघायचं. कसं काय हेंच कर तय बघून मग. हम्म. हो. ते का त्यांच्याकड, ऑनलाईन सगळं असतय.
हो.
हं. आ ते कसं, ऍड वगैरे केलं ना? ऍड च पण आ तुम्हाला जर, कोणी दुसरं जरी जॉईन केलं असेल ना आणि तर तुम्ही दुसऱ्यांना कोणाला तर, जॉईन केलं ना. तुमच रेफर देऊन त्याचं पण काहीतरी तुम्हाला त्याच, ते पण ऍड करतात. इन्सेंटिव्ह असतं काहीतरी त्याचं. हा. तस पण असतं. हम् हम. हो. मी पण आता दोन जनींनाच केले, आतापर्यंत. हम्. हम्, हम्. हम् आणि टाईम भेट त नाही. कसं होतय. ऑनलाईन असल्यामुळ, कोण विश्वास पण ठेवायला बघ ना. ह. मग त्यामुळ तो प्रॉब्लेम व्हाय लागलाय सगळाच. म्हणून मग मी काय केलं? सध्या जे, जेवढे जवळचे आहेत. ज्यांना टाइम भेडतोय. आणि असं, बाबा हा गरज आहे. असं एकदम हेंचय. त्यांनाच, द्याय लागले मग.
हा.
असं करायला लागले. हा. आता हे आपल्याला जर माहितय ना. तर मी सत - आठ महिने झाले. त्यात ताय. हे आठ महिने का भरपूर दिवस झाले असल. तर ह्यात हाय मी. त्याच्यामुळे त आपला विश्वासय ना. त्यामुळे आपण सांगू शकतो असं.
हो.
हम्म. आणि सगळे सपोर्टिव्हयत. कोठलं पण काम पण असलं त्यान म्हणजे, आपलं. ग्रुपमध्ये ता बघत असाल ना, तुम्ही आता. हं. ते कसं प्रत्येक प्रश्न, विचारून सगळे असं हैराण करत त. त्याच्यामुळे ते त्यांना जरा, ते हे होतं. इरिटेट होतं. हा. अच्छा. हा, हा, हा. हम्म, हम्म, हम्. हम्म, हम्म, हम्म, ह. हा, हो. हा. पेमेडच काय? ते काय होऊन देतात. त्यांचं काय नसतं एवढं. हो. आता हेनी कसं? ते काम करणार, त्याच्यावर बघणार. बेसेसवर. कोण जास्त काम करते? कोण नाही? त्यांना म ते टास्क त्यांनी असाइन करत राहणार. म्हणजे जास्त काम कोण करतय? असं बघत राहणार. हम्. अरे बरंय. उलट हे कामाचं पण. बर कस विश्वास बसत नाहीय लोकांना. हम्म. तरी भरपूर ऍड झालेत. हम्म- हम्म. चार पाच हजार जण आहेत. म्हणल्यावर महाराष्ट्रातलेच आपले किंवा इतर पण ह्याच्यातले आहेत. म्हटल्यावर भरपूर जण ये. हो आहे की चार का पाच लँग्वेज मध्ये आहे सध्याता. हा. आय थिंक हे गुगल गुगल साठीच मला वाटत हे करत असणार आहेत.
हा ते ए आय एनहान्सच काहीतरी आहे ते.
हम्म - हम्म - हम्म - हम्म- हम्म. मी का एवढी माहिती घेतलेली नाही त्याची पण त्यास घ्यावं म्हणते. पण मला टाईमच भेटत नाही तेवढा.
हम्म नाही म मला एक
अच्छा हा - हा - हा. अच्छा- अच्छा ब पहिल्याचे ऑडिओ ऐकले म्हण माझ्या लक्षात ण नाही भरपर तेगं पहिला स्टार्ट लाईन होतात ऑडिओ व्हिडिओ बरोबर ते सगळं बघितल.
हम्म. आणि तुम्हाला ह्याचे टास्क येतात काय रेकॉर्डिंगचे? म्हणजे आलेत का आतापर्यंत?
हो म्हणजे रेकॉर्डिंग ऐकून ते मराठी हे ना टायपिंग वगैरे अस म्हणजे कोणतं रेकॉर्डिंगच म्हणताय. मराठी रेकॉर्डिंग म्हणजे कसं ते बोलतात ना रेकॉर्डिंग आणि ते खाली मराठी टायपिंग असत आणि त्यात आपलं ते स्वल्प विराम वगैरे आपण ते द्यायचं हेच ना?
हा -हा.
हा मण तुम्हाला कुठला आलाय व्हॅलिडेशनच?
व्हॅलिडेशनच तेच आहे पण रेकॉर्डिंग एक वेगळ्या काही तरी मनात व दिसतेय का काही- काही जणांनी असं स्क्रीनशॉट पाठवलेले. मग आता व्हॅलिडेशनच वेगळं आहे आणि रेकॉर्डिंगचं वेगळं अस काहीतरी.
दोन्ही तर मला तर दोन्ही पण आले पण दोन्ही तर मला सेमच वाटतेय.
होय का तर रेकॉर्डिंग मध्ये पण तसच असते का?
हा दोन्ही पण सेमच आहे. मला दोन्ही पण आलेय मी दोन्ही पण थोडं- थोडं करायला लागली. ते पण तीन हजाराच्या वर आणि हे पण तीन हजारच्या वर गेले तीन- तीन
अच्छा मग तुमच आता सध्या तीन टास्क चालू आहेत का असं फोना फ्रेंड वॉलिडेश ना आणि
हा- हा - हा. हो - हो - हो.
हम्म नाही माझं व्हॅलिडेशन आणि फोना फ्रेंड टास्क चालू आहे सध्या.
हम्म - हम्म. म्हणजे फोन फ्रेंड कस ते आपला टायमिंग भेटल अस?
हा. ते कंटिन्यू पण करता येत नाही. एखाद्याला टाइम नसतोय. हॅलो. हॅलो. हॅलो